हां बोला मॅम आता आवाज येतोय का मॅम? ओके राधा मॅम ना?
हम्म.
काय करताय?
काय नाही बस निवांत.
ओके, म्हटलं तुम्ही बीएड केलंयत का?
बी एड नाही माझं, डी एड चालू आहे
डी एड चालू आहेत का ओके, कोणत्या कॉलेजला केला?
इथेच आहे आमच्या वाशिमला शिवाजीमध्ये.
अच्छा, म कोणता स्पेशल ये? अं मी म्हणजे माझं अं काय विचारताय नक्की तुम्ही? एज्युकेशन विचारता
हा, एज्युकेशन?
ओके माझा एम ए झालंय ना
हम्म -हम्म मग आता घरी असता का?
अ हो घरी मी आता आहे ना वर्क फ्रॉम होम करती ये. -
हा -हा.
अजिओ कंपनीमध्ये
हम्म -हम्म.
आता तेच चालू होतं माझं तेच काम चालू होतं, आणि तुमचा कॉल आला.
हम्म -हम्म, मग ते वर्क पण हो तुमचं
हो माझं पण झालं.
हम्म- हम्म. मंग ते वर्क फॉ असच आहे का मोबाईल वर?
हो, हो मोबाईल वरतीच ये.
हं, हं.
ॲप असतंय एक
हम्म -हम्म,
त्यावरती आपल्याला त्यांनी आयडी वगैरे दिलेला असतो.
हम्म -हम्म,
आयडी पासवर्ड, तो टाकु आपला आयडी पासवर्ड टाकल्यानंतर ते ॲप ओपन होतंय ना.
हम्म- हम्म,
अ सकाळी ये ना सकाळी आठ वाजता स्टार्ट होतं, आणि संध्याकाळी आठ वाजे पर्यंत असथ.
हम्म -हम्म, म्हणजे पूर्ण कंटिन्यू त्याच्यातच.
अ नाही आपली जशी ऍडजस्टमेंट असेल, तसं करायचं आपण काम. आपल्या वेळेमध्ये त्यांना करून द्यायचं.
हम्म- हम्म, माझं काही नाही, ये मी व कॉलेज ला असते, आज संडे आहे.
ओके अ म रेग्युलर जाता का कॉलेजला?
हो,
ओके, मं स्पेशल सब्जेक्ट वगैरे कोणता होता तुमचा?
आणि इंग्लिश व इंग्लिशस् आहे.
हं,
आणि कम्युनिकेशन ऑफ इंग्लिश माझं पूर्ण म्हणजे सायन्स होतं, आधी बारावी पर्यंत.
हम्म,
त्याच्यानंतर ही मी पूर्ण इंग्लिश मधून बी. कॉम केलेलं आहे. आणि नंतर आत्ता थोडं मराठीमध्ये घेतलंय डि एड तर ते अवघड तर जाणारच पण आता चालूये प्रयत्न.
हो, आता तुमचं सर्व पहिल इंग्लिश मध्ये होतं ना.
हो.
हा, त्यामुळे थोडंफार अवघड जाणारच तुम्हाला.
हम्म- हम्म, बाकी टी ये टी व्ही च काय विचारताय?
अ म्हटलं म टोटल सब्जेक्ट किती असता?
सहा विषय.
अच्छा,
हं म्,
म्हणजे अ किती ए, एकच टम असते का, दो किती टम असतात?
नाही एकच वर्षात तुन एकदाच आहे, म्हणजे हे आपलं एक हे पॅटर्न नाहीे एकदाच आहे हे, वर्षातून एकदाच चं एक्झाम होते, म्हणजे कॉलेजला प्रॅक्टिकल वगैरे ते चालू असतंय कंटिन्यू.
अच्छा म्हणजे म फक्त एकच एक्झाम फायनल होते का?
हो, टेस्ट वगैरे होतात. सेमिस्टर पॅटर्न नाहीये हे, हम्म.
अ पहिले सेमिस्टर आणि फायनल अशे दोन होते ना?
हो, आता फक्त फायनल आहे. आणि म्हणजे हे डिप्लोमा पॅटर्न ये, डिग्री असली की मगं सेमिस्टर पॅटर्नच असते ना.
हम्म -हम्म,
डिप्लोमा जास्त करून नस बाकी मंग तुम्ही काय करता दुसरं?
अ बाकी काय नाही मी घरी फक्त आता ते वर्क फ्रॉम होम करते अ जी ओ चं. आणि बस आपल्या घरातलं रोजचं.
हम्म -हम्म., मुलं वगैरे,
मला एक मुलगी ये
हम्म -हम् छोटी ये का?
छोटी म्हणजे आता ती नऊ वर्षाची ये.
हम्-हम्म हम्म, हम्म हम्म हम्म.
त तिची आता एक झांम होती, एक- दोन दिवस झाले तेव्हा तिची एक्झाम होती.
हम्म -हम्म. ह,
तुमची कशी म जॉईंट फॅमिली ये का भभभ कसं ये?
हो, आमची जॉईंट फॅमिली मोठी आहे, आमची फॅमिली
अच्छा,
हम्म,
ह.
आम्ही तिघ जण भाऊ आहेत, आणि सासू सासरे आणि त्या मोठ्या त्यांना- त्यांना दोन दोन मुलं आहेत.
हौ, हं म्हणजे तुमचा लास्ट नंबर हे का?
हो., हम्म,
बाकी काय म्हणता मग?
काही नाही कुठे फिराय वगैरे जाता?
हो जातो पण आता सध्या नाही गेलो, मागे गेलो होतो म्हणजे दोन, तीन महिन्या हा दोन तीन महिन्यापूर्वी गेलो होतो वॉटर पार्कला शिर्डीला
हम्म हम्म
माझ्या घरातले मेंबर, नननबाई
हम्म हम्म
तुम्ही?
आम्ही गेलो होतो आत्ताच
कुठे?
आम्ही कर्नाटकमध्ये गेलो होतो.
अच्छा! मग काय काय बघितलं तिथे?
तिकडं काही नाही ते पन्नास रुपयाच्या नोट व हंपी वगैरे असते ना ती बघितली.
अच्छा! अजून?
दगडाचच काम असते तिथे वर्क पूर्ण दगडाचं जास्त पूर्ण म्हणजे अ तिथं एक नृत्य राणीसाठी नृत्य त्यालाही बनवलं होतं.
ते पूर्ण दगडाच आहे आणि त्याच्यातून आवाज सुद्धा असा आपले जे नृत्य आहेत, म्हणजे जे वाद्य आपले ते पूर्ण ते त्याच्यातून वाजतात त्या दगडात वाद्य
अच्छा!
ट्यून वेगवेगळ्या ट्यून येतात एवढं म्हणजे त्याला हात ते एवढं लावू देत नाहीत आपल्याला एवढं बघू देत नाहीत पण ते मोबाईलवर स्कॅन केलं
तर त्याचा आवाज ऐकायला मिळतो आपल्याला.
आणि मग तुम्ही कर्नाटकला कसे गेले? ब ट्रेननी का?
नाही ट्रेननी नाही गाडी, स्वतःची गाडी होती.
अच्छा!
फोर व्हीलर
हम्म हम्म मग कोण कोण गेल होतं तुम्ही?
आम्ही होतो दोघं, आणि त्यांचे फ्रेंड होते, ते दोघ दोघं म्हणजे सहा जोड्या होतो, आम्ही.
सहाजन हम्म
अं मग किती दिवसासाठी गेले तुम्ही तिकडे?
आठ
म अजून काय बघितले तिकडं तुम्ही?
काही नाही बाकी मंग असंच मंग समुद्र वगैरे छान वातावरण आहे, पण मस्त अस बघण्यासारक आहे. बघण्यासारखं आहे सगळं हा, हॉटेलमध्ये राहण
कसे म्हणजे आपल्यासारखेच की, काही चेंज वगैरे तिकडं?
नाही ते तिकडलं वातावरण, ते तिकडलंच म्हणजे तिकडलं पूर्ण चेंज असायचं. त्यांचं म्हणजे ते आपण पहिले ते असं ते काय म्हणतात ते असं, दांडूच वगैरे राहतात ना, तशा प्रकार करच्या रूम असायच्या तिकड. त्या बांबून बनवलेल्या.
हम्म हम्म
आपल्या घरावानीच पॉश अन पण ते वरून ते बांबूनून बनवलेलं. पूर्ण हॉटेल वगैरे सगळं तस राहायचं, आपलं असं म्हणजे आपण बांधकाम या न कर तू तिकडं तस तस नसायचं ते, बांधकाम त्यांच ते बांबूंच असायचं. हम्म, छान वाटते पण काहीतरी नवीन.
नवीन काहीतरी बघायला, छान वाटतं अ
हम्म
मग अजून काय बघितले तिकडे?
वातावरण न ही हम्म आणि आम्ही मंग असंच ते गणपती वगैरे भेटणं दगडात बनवलेले म्हणजे चार फूट गणपती असला त्याच्या तो पार्वतीवर बसले, पार्वतीच्या मांडीवर बसलेला पण समोर बघितलं ते दिसायच नाही, मागून बघितलं तर, ती पार्वती दिसायची असं
वेगवेगळं पूर्ण नदीत महादेव महादेवाच्या पिंडी एक तर नदी होती. त्याच्यात पूर्ण महादेवाच्या पिंडी, म्हणजे पूर्ण लहान मोठ्या अशा
हो, पूर्ण नदीमध्ये का?
हाव पूर्ण महादेवाच्या पिंडी.
मग किती दिवसासाठी गेले होते तुम्ही तिकडे?
आठ दिवस लागले आम्हाला.
अच्छा
हम्म आणि आपल्या इकड तर, तेव्हा पाऊसही नव्हता तिकडं छान पावसाचं वातावरण आणि नंतर गोकरणाला गेलो तिथं समुद्र, समुद्र तर एवढा खवाळलेला होत ता म्हणजे असं पूर्ण लाटा यायच्या एवढ्या भयंकर.
ओके मग फोटोशूट वगैरे पण केला असेल ना?
हा हा छान फोटोशूट साठी छान होत.
हम्म व्हिडिओ वगैरे
हाव व्हिडिओ बनवन हे पूर्ण. समुद्र म्हटलं की
ना ते समुद्राचा आवाज दूरपर्यंत यायचा लाटाचा.
हम्म आम्हा अ याच्यामध्ये खाण्यामध्ये काय काय खाल्लं तुम्ही तिकड? नवीन
तिकड नवीन म्हणजे तिकडे जास्त तांदळाचेच पदार्थ भेटतात. आपल्या इकड ले असे गहू वगैरे हे काही नाहीय तिकडं जास्त. त मग ते डोसा वगैरे तेच जास्त भेटायचं इडली, डोसा.
अच्छा!
तेच जास्त पदार्थ भेटायचे.
हम्म हम्म ठीक आहे, चालेल मॅम मग.
मी करू का आता?
हो हो